होॅो
हम्म
अगं अगं तुला ह्या कारणासाठी फोन केला होता मी ते ना तुला सपयसाठी विचारत होते ना तुला आंब आणि मांड्यां विचारत होते ना तू तर मी इथ चौकशी केली तर आमच्या इथले काकू आहेत ना त्या करून देतात मानले. खापरावररचे राहता एक मांडा सत्तर ला.
हो का, चांगला रेट आहे बघ त्यांचा.
हम्! हरभऱ्याची डाळ पण त्यांचीच, गुळ पण त्यांचा-' त्याच्यामध्ये तू सगळे वेलची ते राहते ना
हम्म! हम! हम! डायरेक्ट रेडीमेड आपल्याला देणार.
हो! हो! हो! ते डायरेक्टली करून देणार आणि. पुणे प्रॉपर खापरावरचे. आणि व्यवस्थित भाजलेले.
हो ना!
हा. इथून व्यवस्थित भाजलेले राहता. आता मी काल खापरच दोन आणले होते सहज खायला म्हणून. तर चवीला पण एकदम व्यवस्थित ते जास्त गोड ही नाही, जास्त फिके पण नाही. आणि मेन म्हणजे जास्त पुरण पण भरलेला न्हवता.
हम्म हम्म हम्म हम्म.
त्यामुळे चवीला पण असं, आगं पण जास्त पण नाही, काय काय कसली भरलेलं राहत ना. मग ती पोळी खातोय का नुसत पुरण खातोय ते पण लक्षात येत नाही ना.
ओके ओके.
आणि ते मेन म्हणजे मैदा पण युज नाही करते.
फक्त गव्हाचे पीठाचे?
फक्त गव्हाचे पीठाचे. मस्त आणि खरपूस भाजलेलेे राहात ता. छान राहता म्हणजे डाळ व्यवस्थित शिजले आणि कुठ फुटेल नई काय नई. आणि मोठा पण भरपूर राहतो.
हो ना?
हो. मोठा पण भरपूर राहतो.
क्वांटिटी घेतलं तर काही डिस्काउंट देतो की नई?
हा डिस्काउंट देतातच सत्तर टक्के, पासष्ट टक्के व अडुसष्ट टक्के काय तरी जास्त नई नई का एक म्हणता आम्ही जर एवढे करतोय, बाहेर नव्वदला का कितीला तरी चालू आहे ना.
हां, ऐंशी नव्वदला आहेत. हां.
अंह. ऐंशीला किंवा नव्वदला ना त्याची मागणी ठीक हाय. आणि मेन म्हणजे रुस साईज हाय मोठी, सगळं खरपूस भाजलेला खापरवरचा प्रॉपर चुलीवरचा तो पण व्यवस्थित चवीला पण चांगला आहे. ताईने विचारलं होत, त्यांना विचारावं आहेत का नाही आधी? त्या हो बोलल्या की आहे, म्हणजे फक्त मला एक दोन दिवस आधी ऑर्डर द्या? आणि पण त्या पद्धती आणून दीन किंवा घ्यायला यावं लागेल तुम्हाला.
हां हां हां, ऍक्च्युली माझ्याकडे आहे ना, गेस्ट येणार आहेत. मगं त्याच्या मी कम्फर्म करते नईका संडे जाते बोललेले, जर ते म्ह म्हटले येतो म्हणून तर मगं आपण त्यांना ऑर्डर देऊयात.
चालेल, तरी किती लागतील तुला?
तरी, दहा.
भरपूर होते.
हंअ.
आणि आंब्यांचं कस करतय कारण की ते ना एक वाढणे फार्मये - - तिथे घरगुती पा आंबे पिकत पिकत घालून मिळता
हं हं हं हं आणि त्यांचा रेट माहितीय का?
आंब्यांचा रेट ना. अ एकशे वीस आहे. पण ते बोलले की तुमच्यासाठी शंभरने देऊन टाक.
हम्म. हम्. हम्म.
हम्म.
कमीच आहे का रेट.
हो ना. हम् ब कमीच झालाय. पण कसे ते घरगुती ना इंजेक्शन दिलेली नाही. आपले कसे घर मुलं खातात. लहान मुलं खातात.
हम्म, हम्म, हम्म.
ते ना वरनादसकला आहे ना. रस पण काढून घेतलो.
हो ना.
हा दहा रुपये किलो ने. आता मी मागे काढ आणला होता ना. एकदम जास्त चपडुब नाहीं. काहीच नाही असं एकदम अर्धा ग्लास पाणी वापरलं होत त्यांनी. ते पण फक्त हे करण्यासाठी. काय म्हणत आपलं मशीन धुण्यासाठी. कोय एका बाजूला. आणि आंबा एका बाजूला.
हा.
आणि रस एका बाजूून निघतो.
कुठे येत सकलं ते?
ते मीत श्री हर लॉनस.
हा, हम, हम् हम.
तिकडे वैभवलक्ष्मीच्या इथे.
हम्म हम्म हम्म हम्म. आरे वा!
अगं एकदम प्रॉपर वे ना असं जास्तच गं घरी येई ना टाईम असतो ना अता घरी का ते माशा पण पुन्हा ते दोन
आणि टाइम पण जातो ना बनवायला.
टाइम पण जातो पुन्हा तिचे हात पण किती खराब होतात.
त्यापेक्षा मार्केट मधन आंबे घेऊन दिले की तिथं तिल
हो फक्त धुवून द्यायचे बाकी आपण काहीच करायचं नाही.
हा हा हा हा. होय. चालतय ना मी अ तस अ एकदा माझ्याकडे येणारे जे पाहुणे आहेत त्यांना एकदा कॉल करते. विचारते? तुम्ही केव्हा येणारे? काय येणारे? त्याच्या हिशोबाने आपल्याला मग आगोदर त्या मावशींना आर्डर द्यावी लागेल. आंब्याच रस तर ते कंटिन्यू करतच असतील ना म्हणजे
त्याच नाही काही पण ना मेन म्हणजे हा आहे मांडांच व्यवस्थित सांगाव लागल त्यांना किती? काय? आता समजा तू दहा घेणार आहे तर मी पण एक पाच, सहा घेऊन टाकल त्याच वेळेस. असं हाय की आमच एक उप ति जेवू घालायची आहे ना.
हा हा हा हा.
मग तस सांगून म जेवू घालून घालण्यासाठी तुम्ही पण दोन, तीन मिनटात
हा मग काय तर दोघींच्या सोबत होऊ शकत.
म्हणजे मी थोड फरक पडतो. घेण्यावरती, करण्यावरती, जरा समोरच्याला पण. पुन्हा आत समजा उद्या तू द्यायचं, पुन्हा दोन दिवसांनी मी द्यायचं. ह ते पण असं कसं त्यांनाही त्रास त्यांना त्रासच नाही. एक दोन दोन वार.
पण बल्क मध्ये ऑर्डर
ते पण कस आणि व्यवस्थित पण करता ना ग तुम्ही.
हम्म घरगुती का त्या काही आहे. त्या.
नाही ग नाही घरगुती आहे. आपल्या जो हं समारेश नाता घरगुती घरगुती
हम हम हम हा
आणि असं काही नाही असं असे किचन पाशी ना किचन सुद्धा एकदम व्यवस्थित नाही तर काही त्यांची म्हणजे माशा पूरणावरती वेगळे याच्यावर पिठावरती वेगळे भनभन ते पाहूनच खायची इच्छा राहत नाही.
हम्म तस तू अ हे केलंय म्हणजे गेलेली म्हटलं काही विषय नाही
अगं मग त्याच्यासाठी मी ना अग माझी फ्रेंड बोलली होती. म्हणत मग आपण एखादी दोन असच त्या दिवशी ना गेले तिथं पाहायला म्हंटलं दोन देता का? त्यांच्याकडे मग दोन ठेऊून आले. घरी खाल्ले जरा व्यवस्थित. लागलीये आवडल पण म्हटलं आठवडी पण लागत होत तू आपलं मागं बोलण झालं होतं ना?
हा, हा, हा नाही बरं झालं कॉल केला कारण इथे कस आहे. ते भेटतच नाही आमच्याकडे मांडव हा प्रकार. अ त्याच्यामुळे मग अ त्याच्या त्यांच्याकडून आपण ऑर्डर करू शकतो?
हो ना आणि घरी
आहे त्यांच्याकडे ते म्हणजे अस एवढं प्रॉपर नसत गोड नाही. खूपच कमी पुरण
मी एकदम माग गेले होते ना एका ठिकाणी सांगायला बोल होत इतक इतक इतक बकवास होतना. ह तर हे ना. अ काय झालं त्यां व्यवस्थित भाजलेच नव्हते नुसते कच्चे-कच्चे लागायचे
अरे
कच्चे-कच्चे लागायचे. नाही-नाही त्यांना वॉशरूमला जायचे. हा. तर हे ना ते हेच करत नव्हते काय मम्हणता आपलं हो एकम भाजलेले पण नव्हते एकदम व्यवस्थित असे.
अरे.
मगे ना ते खाण्याचा मूडच गेला अगं उगीच मग त्या दिवशी म्हणलं आता मी पुरणाची पोळीच करायची ठरवली होती. पण को त्या दिवशी आवडली ना. म्हंटलं मग आता घरी पण एवढं आवरत नाही ग!
हम ते दहायचं पुरण करायचं! म्हटलं का खूप राडा होतो आणि त्याच्यात पोरं माग असल्यावरती तर नाहीच होत. ते अजून पसारा करतात, त्याच्यापेक्षा बेटर वे तिकडनं बाहेरून बनून आणलेला परवडल एक वेळ. घरी एवढा घाट घालण्यापेक्षा.
आणि मेन म्हणजे मला ना हे रसातच नाही. आवडत काही काही जण असले ना ठीक आहे पण. मिक्सर रस पिळून मग तो काढून मला लई कंटाळा इच्छाच निघून जाते माझी.
तेच ना.
त्याची मूळीच तर
नाही पण हे छान आहे. बाहेरच्या बाहेर होईल म्हणजे आपण फक्त आमटी, भात, भजी कुरड्या केलं का झालं. आपलं पण लवकर आवडतो व्यापण नाही जास्त आणि रेट पण चांगले आहेत त्यांची.
हो आणि कमीत कमी ते ना आपल्याला एक साडेनऊ पावण दहा वाजता देतात ते ऑर्डर.
हम्म हम्म हम्म.
म्हणजे का आणि म्हणजे बरोबर कस दहा अकरा वाज या आपलं सगळं गरम गरम भजी काढायचे वाढायच आणि आ आता तेच माझ्या भावाची मांडव करत नाही राहील ना त्या टायमिंगला मग इथूनच मांडी करून नेणारये.
हम्म हम्म हम्म ये छानये मी आता आम्ही मागे पण हे होत धोंड्याच्या वेळेस तेव्हा ऑर्डर केलेलं ना त्यांनी पण आता दे लेलई साडे दहा अकरा वाजता. त्यांची पण तेच चांगली होती पण त्यांचे रेट ऐंशी रुपये होत. हा मग आपल्याला हे रेट मध्ये परवडतील. चालेल मग तू एक काम करताना संडेची ऑर्डर देऊन टाक. दहा मंडे आणि
हो म का?
हो हो कन्फर्म आहे तर त्यांना सांग दहा माणस डे आहेत म्हणून दहा मांड्याची ऑर्डर. तर ती त्यांना दे मग मी ते आंब्याचे तर अंबे आ आणून द्यावी लागतील.
हो आम्ही आनंदेवालाख दला.
मी आंबे माला त्याच ऍड्रेस सेंड कर मग मी तिथं जाऊन आंबेच करून घेते तमला त्यांची ऑर्डर देऊन टाक.
ठीक आहे चालेल. हो हो.